नागपंचमी अं झालं आणि हे ज समजा जत्रा मग सर्वात शेवटचा सण तुमच्याकडे किंवा कोणता असतो ज्यांना म्हणजे मग दोन तीन महिने म्हणजे उन्हाळ्यात आपल्या सॉरी अ आपल्या
झाले म्हणजे लास्टचा सण मला पण वढला
नाही नाही दिवाळी नाही होळी
होळी का हा हा हा ते होळीचा सण नाही नाही
न म्हणजे
संपतात ना हा हा हा हा ए आमच्या इथे चांगले म्हणजे मला सगळ्यात जास्त नवरात्री नवरात्री मधला सांग बनावडत नवरात्रीला छान असत इथे म्हणजे ते नऊ दिवस काही ना काहीतरी असतच ह एक दिवस पोळे असतात एक दिवस झपाटे असतात एक दिवस ते कडाकणे वगैरे असतात नंतर आवाज येतोय सर
नवरात म्हणजे आपला उपवास न नऊ दिवस पूर्ण करता का
नाही नाही नाही आमच कडक असतो आमच्या इथं कसत प प दिव प दोन दिवस आज चारला उपवास म्हणजे देवाला आमच्या आंघोळ वगैरे घालतात आणि अंघोळ घातलेला त्याच पाणी असतं का नसत नाही नाही नाही त्या दिवशी नाही अ चार वाजता उप सुरू होतो ज्या दिवशी घट बसतात ना त्या दिवशी मग ते गावात आमचा घट बसतो चार वाजता मग तिथून इकडेच्या बा जे बायकांनी ना ज्यांना वाटेल त्यांनी ते उपवास पकडायचे हा मदोश घालायची त्याच्यानंतर दोन दिवस थुका जो येतो ना आपल्या तोंडामध्ये
तो पण गिडयचा नाही म्हणजे जस मुस्लिम समाजामध्ये रोजा
रोजा करतात हा आपण ते रोजाला कसं असतं पहाटी उठून खायचं परत सात नंतर खायचं असं नसतं आमच्या मध्ये आज चारला उपस सुरू झाला की उद्याचा अख्खा दिवस हा एकच मिनट आणि अ ह बला काय काय सायकल सायकल ते बंद पडली आपण नंतर हा आणि मग हे करायच त्याच्यानंतर हॅलो आणि मग ते त्याच्यानंतर काय करायचं आपण तिथे ओके काय सांगत होते मी
हो नवरराात
नवरात्र मध्ये मध्ये पहि चार वाजता उपवास पकडायचा चार वाजल्यानंतर अ कंटिन्यू म्हणजे आपण कोणाशी बोलल वगैरे चालतं पण तू काय येत तोंडामध्ये मग ते पूर्ण बाय अस आणि त्यावेळेस कसं ऊन वगैरे असतं ना.
हम!
गैर असो ते बायकांची लकले वार होते अस दोन. तीन दिवस ना काहीच खायच नाही काहीच आणि मग दुसर ऱ्या दिवशी पहाटे पहाटे पहाटे पहाटे ते उपस सोडायचा. थांब मी तुला सांगते. पहाटे पहाटे तो उपवास सोडायचा आणि पा ते म्हणजे चारच तासं आमच्या देवाला ना हे करतात अंघोळ वगैरे घालतात आणि गळ घातल्यानंतर अ त्याचे जे पाणी असत ना तीर्थवनी म्हणून देतेेत शक्यतो बायका प येतच नाहीत का तर उलटी वगैरे होते नाही का.
नाही नाही ते पीत नाही आमच्याकडे ते पाणी काय करतात.
होय का आमच्या इथे प्याला देतात देव धुतलेलं जे पाणी असतं ना.
अच्छा!
हा ते प्यायला देतात लोकां बायकांना वगैरे आणि मग त्याच्यानंतर ह पाणी ते पेल्यानंतर बायका शहसा प येतच नाही का तर उलटीच होते. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हा म्हणजे ते. ते म्हणजे प्यायचं म्हण एखाद गोष्ट
एखादा थेंब वगैरे समजा जस्ट
हा देवाचं ते मान मानायसाठी प्याळावं लागतं आणि मग त्याच्यानंतर ह हे.. करायचा मगं दुसऱ्या दिवशी छान असतो पण बायकांची एवढी कॅपॅसिटी च राहिलेली नसते. पहाटे चार वाजता देवाच्या आमच्या आरती असते गावात.
हम!
ह मग गावात तिथं जातात देवाच्या आरतीला सगळे. आणि मग बायकांनी म्हणजे काय का पहिलं जायच्या ज्या पहिल्या बायका होत्या ना. त्या चालत जायच्या गावात आता आमच्या इथून एक एक किलोमीटर असेल गावामध्ये
किती अशक म्हणजे आधीच तर समजा तुम्ही उपवास करून थकलेलं असता ना.
होय आणि मग त्या चालत चालत गावात जातात. आणि तिथून मग ते सुठोडा म्हणून ना हे असत अ लिंबू आणि लिंबूवर ते सुंट वगैरे असते ना ते देतात. ते पूर्ण चावून चावून चावून खायचं असत बाई अस. ना त्रास होतो बायकांना मग ते चाहून चाहून खायचं. आणि त्याच्यानंतर तेवढंच घेण ते चाऊन चाऊन खायचं. त्याच्यानंतर अ मग तो उपवास सुटला. मग त्याच्यानंतर आपण गोडधोड म्हणजे असं गोड पदार्थ खाऊ शकतो सगळे. असं हम्. मग तिथून आता गावातल्या आमच्या कसं असतं जे मंडळ असतं ना दुर्गादेवीचं मग ते काय करतात मसाले दूध असत ना.
अच्छा म्हणजे दूध उकडलेलं ते आपण मसाले दूध
हा मग ते ग्लास ग्लास देतात मग त्या बायकांना जरा आधार आल्यागत होता नाही का. आणि फळे वगैरे द पण एवढकून खात बसत नाही तिथ मग तिथून त्यांना रोज सहा का सात दिवस नाही नाही तीन दिवस हे असतं. अ हे खायचं अम फळे फक्त म्हणजे. जेवण जेवायचं नाही हा हा. फळ आहे आणि मग त्याच्यानंतर ह्याचाच नैवेद असतो धपाट्यांचा. मोठ्या दिवशी हा हा बाग. आणि भाजी त्यांना म्हणजे ज्यांचा उपवास आहे त्यांनी ते खायच आणि मग बाकीच्यानी. देवीला ज्याचा उपवास आहे ना त्यान ते भाजी भाकर आणि धपाटे वगैरे ग ते उस दही वगैरे ते सगळं नैवेद्य गावात यायचं देवाला दाखवायचं ते परत त्या देवीला दाखवायच आणि मग त्या दिवशी त्यांना पहिल्यांदा जेवायला भेटत चार पाच दिवसानंतर एवढं
मग आता आताच्या पिढ्यात तुम्ही करता का हय
नाही नाही नाही मला नाही जमत म्हणजे एवढं कडक उपवास नाही जमत देवाला ह असं म्हणजे करू शकतो केल्यानंतर काही नाही पण अजून आमच्या सासूबाई वगैरे करतात हा त्याच्यामुळे आम्हाला करावंच असं काही ह हा मी नाही माझं बी कॉम झालंय डीएड वगैरे
सर हा हा बी कॉम झालेलं आहे मग तुम्ही हे ज समजा आता तुम्हाला जॉब वगैरे करता तुम्ही तर ते म्हणजे तुम्हाला तर कसं काय शक्य होतसं मगे एवढं
कसं म्हणजे करते मी तस ऐडजस्ट
दादा तुम्ही जॉब करता म्हणता ना काही मग तुमचे जे उद्या उद्या सोमवार आहे तर उद्या तुम् क कती दिसाता मग जॉब करायला
मी सकाळ आठलं जाते अडीच वाजता सुटतं आमचं पण मला यायला चार साडेचार होत.
मग बाळ सोबत असतं का.
बाळ हो त्याला स्कूल वून येते ना. हम्म हम् मग तो सकाळी माझ्या सोबतच.
काय नाव आहे तिथं अच्छा आणि शाळेचं.
ब बचपन.
हा बचपन हा मग तुमच्याकडे शेती वगैरे किती आहे
हा म्ह आठ साडे आठ आपले साडे नऊ एकर आहे नाही आम्ही तिकडे जा आमची जॉईंट फॅमिली आहे मोठे
अच्छा हा बर मग तिघं भाऊ समजा सगळं तुमच्याकडे बागायती शेती ते बाराही महिने पाणी असतं त्याच्यामुळे सोबत
हो विहीर वगैरे आमच्या स्वतःच्या आहेत ना त्याच्यामु
तेवढं बरं आहे मग तिथं तुम्हाला किती प पैसे देतात ते
कुठे दहा तर देतात जास्त नाही
आहे ना
हा.
तेवढच बरं गावात असल्यामुळे जसं तुम्हाला जास्तना जास्त. नाही त्या मग कस. सण वगैरे असला किंवा व उपवास वगैरे करणं आता तुम्ही समजा नोकरी करता. खरंच म्हणजे किती दुहिरी तिहिरी काम असतात ना.
होय होयय. काही नाही ब जास्त लवकर उठतं थोडं मग ते ओरकायचं वगैरे जायचं. ग बाकी काय थोडंफार राहील कपडे वगैरे. आणि भांडे वगैरे राहिले तर करतात म.
तुम्ही मग जाऊ आहे का तुम्ही दिराणी आहे.
हम् हम् कोण.
म्हणजे तुम्ही मोकीचा नंबर तुमचा.
माझा दुसरा नंबर आहे. एक जाऊबाई आहेतेत ते आमच्या मुंबईला असतात. मी एकटीच आहे मी इ इथे जॉईंट फॅमिली आहे पण मी. तीच आहे सून म्हणूनच स सास वगैरे आहे दोघे दोघे अजून एक धरे. ह.
अच्छा किचन एकच.
किचन एकच हय होय. असं, हम्म मग काही थोडंफार राहिलं तर करतात. दोन म्हशी हायत्या पण ते कस आम्ही. पोरचं बघतात, म्हणजे दीर वगैरे बघतात. हं आम्हाला काही नसतं.
नाही पण, हा चला तेवढं बर नाहीतर नको एवढं काम करा
हम्, नाही नाही आणि हया पणअशा समजून घेतात. मिस्तर पण आहेत तसे. हम्म घरातले पण आहेत.
कालगाव, तालुका कराड.
जिल्हा-सातारा. तर मी आला तर. असली ना
हम्मह हम पाऊस वगैरे असतोय का? आता आहे तुमच्याकडे?
पण एवढा नाही आता. ठोसेेघर धबधबा मस्त मला आवडतो ठोेसेघर.
ठोसेघर मी नाही गेलेले पण आहे, छान आहे ठोसेघर आहे. परत कासपठार परत उलटा धबधबा सहज ह्याला आम्ही जास्त जातो. सडाभागापूर आमच्या इथे छान आहे बघायला ते खूप छान म्हणजे उलटा पाऊस तो उलटा धबधबा म्हणतात त्याला.
हम्म्म तुमच्याकडच्या सण उत्सव जे आमच्यापेक्षा जास्त म्हणे केल जातं त्याला कारण आहे तुमच्याकडे आर्थिक सोबत
हा, हाहाहा. त्याच्यामुळे आणि माणसं एक्साइटमेंट पण जास्त असते त्यांची.
पण आर्थिक सुबत्ता असल्यामुळे तुमच्याकडचे पुरुष थोडेसे म्हणजे अ बाहेर केले जातात. माझ एक ऑब्झर्वेजेन है. अ म्हणजे एक एक आता त्याला आपण काय म्हणूया लफडी म्हणू. तो आमच्या विदर्भामध्ये त्याच नाहीये.
होय न.
हा म्हणजे हा विषय थोडासा वेगळा आहे येतो. पण सांगत य तुम्हाला म्हणजे माझ्या बि. म्हणजे तिकडे तुमच्याकडे असं तमाशा वगैरे तो प्रकार जास्त चालतो. आमच्याकडे नाही येत तो.
इकडे असतात सदा.
सातारा जिल्यामध्ये आर्थिक सुबत्ता खूप जास्त आहे.
आर्थिक होय, पैसा पाणी भरपूर आहे. असं म्हणजे शेती वगैरे चांगली आहे ना इथे.
कॉल डिस्कनेक्ट करूया आणि नंतर एखादा कॉल असेल तुम्ही मला सांगा ठीक हे. हो तुमचे राहिला असे पण थोड्या वेळानंतर एक तासानंतर तुम्ही मला
मी दोन वेळाच केला ना सर तुम्हाला का तीन वेळा झाला माझा कॉल.
बघू मी याच्यामध्ये बघून सांगतो तुम्हाला. काम आटपतो.
ओके, ओके.
हा ठीक आहे बाय.